हॅलो हा आवाज येतोय का?
त येतो आहे आवाज
मग झालं काय जेवण वगर तुमचं?
हो झालं ना जेवण झालं ना हो झालं ना तुमचं झालं की नाही.
हो झालं झालं
तुमचं झालं क ओके.
वगैरे काय आहे.
पाऊस वगैरे पडतय थोडं थोडं तुमच्या ते आहे की नाही पाऊस?
ते ना आहे हां
मग काय म्हणतायत मग?
पु फुटबॉलच तुम्ही बोल होते काल ते अच्यु- टि आणि दुसरं कोणत टीम.
अर्जेंटिना आणि स्पेन आहे.
ठीक स्पेन ओके तुम्हाला काय वाटतं कोल्ड जिंकेल ल स्पेन की अर्जेंटिना.
मला तर वाटतं स्पेंन जिंकेल. स्पेन जिंकेल मला वाटतं.
खूप लोकांच्या नजरं-
अर्जेंटीना. कारण अर्जेंटिना लास्ट वर्ल्ड कप जिंकली होती ना
ओके
म्हणून सगळे अर्जंटिना बोलतात अर्जेंटिनामध्ये तो एक मेी प्लेअर आहे ना
उद्या देणार मग हम्म
ऐक तरी त्याची स्टोरी तरा एकक त्याच्यामध्ये जो मेसी प्लेयर आहे ना त्यांनी वीस वर्षापूर्वी एका मुलाला आपल्या अ काय म्हतात अ अंगाखांद्यावर खेळवलं होतं
अच्छा
हॅलो ऐकताय का
वीस वीस सुष
हा हा वीस वर्षापूर्े अंगा खांदळ खेळलं होतं आज तोच मुलगा त्याच्या विरुद्ध आहे स्पेनच्या टीममध्येध्ये
ओके अच्छा असंय काय.
हम्म ते नाव मला माहीत नाही हव तर नेटवर सांगेन नंतर तुम्हाला शोधून. नाव त्याचं
हम्
त्यांच्या आई वडिलांनी दोन हजार चोवीस ला हे रिव्हील केलं होते.
मोठी गंपत
हा आणि दोन हजार स सव्वीस ला दोघे एकत्र खेळत आहेत काही योगायोगा आहे ना
हो खूप मोठ्या योगा होगे
हम्मम
ते म्हणजे अ काय त्याला बोलतात अ नियम आहे ना जगाचा
हम्म
ते माणसाला समजून येतं की कोणीही शाश्वत नाही कोणीही किती चांम असेल तरी त्यापेक्षा पण भारी माणूस येतो पुढे
हो म्हणजे आता कसं झालंय दोन जनरेशन आहेत ना एक एकमेकांसमोर उभे राहिले तो त्या टीमचा टॉप खेळाडू आहे आणि अ मेसी अर्जेंटिना टॉप खेळाडूय असं झालंय म्हणजे आता गुरु शिष्यामध्ये लाग
बरोबर बरोबर
बघया कोण जिंकात ते हम्म
सर
हो आता बघूया कोण जिंकत दोघांना पैकी जो बेस्ट असेल तो जिंकेल हम्म मला पण बघायचंच आहे फायनल हो पण रात्री गाडीच वाजताय रात्री अडीच वाजता रविवारी आणि अ आणि सकाळी ऑफिस आहे आपलं सोमवारी
ह
रात्री अडीच वाजता कोणत्या छॅनालवररती येतो हा हॅलो हॅलो आव हॅलो